कोण- हॅलो- चांल्ली तू? बाय- बाय. हॅलो- हां जायचंय आत्ता जा. ते आता थोड थोडासा भा पकडती म्हणजेच बोलत नाही तोंडानी -
अंग इकडें बोलून घे नां तिकडे नंतर बोल.
सॉरी सॉरी बोल-
काय करू राहीली?
काय नाही गं बसलीय गे ती समोरची पोरगी आलीये -
इथ छोट बारक-
हां.
हम् हम्.
तसं काय चाललंय.
काही नाही देवपूजा.
एवढं लवकर बाई
मग किती वाजले बघ ना.
आठ वाजले मग आठ वाजता कोण देवपूजा करतय मग पाहुणे आठचाला
मला ग होत देव कामणंतु येस् टामिंग कारार
झोपल्यावरच करा
हम्म आम्ही झोपल्यावरी करतो.
भइ
आमचं काय गाडीत ये, उ खाता पिता जेव आता सगळ्याहेच्या वेळेस देवाची आठवण करायची. म.
कानवा
तुला काय चाललं बाकी.
काय नाही बसले, भाजी चालीय राहूद्या ना हा झाली
अ हा कशी केली?
केली ठीक ठीक तेच कांदा टमॅटो दळून
हा ना
हा थोडी तिखट झाले अस पण ठीक ये
हा का? खाणाऱ्याने खाल्लि का नाही आजून?
नाही नाही अजून नाही आली जेवायला
नाही का?
तुझी झा बसत ना आता, पण काय माहिती मिरच नाशिकला गेला वाटत
हा
उ हम्म. बाकी हा भाजी चालली ना
बाय हा हा, काय भाजी केली?
का
बापरे!
पिठलं कॅन्सल केलं.
भाजी पाला नव्हता, आता त्यांनी आणलं ना
हा हा, आमचं आणलं मगाशीच
हम्म पिटल्याचा कार्यक्रम कॅन्सल केला म आता गिलक करु राहिल्या सकाशाला उसळ आणली.
अच्छा! उसळ लय कॉमन ये बाई, कधी ही भेटून जाते.
आम्ही शक्यतो विकत नाही आणते, घरीच बनवतो.
हा का? आमचे ते आता इथच येत होतो ओ बाबा उसळवाटा म इथूनच
नाही आम्ही ना म्हणजे घरीच ते मटन ते भिजत टाकीतो ना घरीच बनवतो.
हम् आमच्यात शक्यतो उसळ खातच
ता मठ संपेल ना आमच्या इथ आवडते. मठ संपलेले यै ना त्याच्यामुळ, बाजारात आणलेच नाही ना यावेेळेस नाही तर बाजारात घेऊन येतो ना मंग घरी भिजत टाकीेतो
हम् हम्
उम्म.
सांग ना कोण करी? हा तू कर ना, मी कशी काय काही पण आणि पाणी आणायला पैसे दे
मी फोन केला वरती निवांत जाऊन बसत जाय गं
ती बोलन देत नई, काहीच नई, सारखी मधी मधी बोलते
ती इथेच पोती वाचत होती त्यातली अय घेऊ का याच्यातून म काय माहिती कसली, काय माहिती आग
हम्म हम्म तिला म्हण बोलु नको ना जरा शांत बस ना. इकडे आम्हाला बोलू दे. म्हणा मग तू नंतरन बोल.
हा होऊन जाईल ना जाऊदे. पाणी गं पाणी संपले प्यायच. हा येते ते फिल्टर आहे ना तिथे.
हा ना आम्ही तर घरीच फिल्टर बसवलो. पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा आम्हाला तर.
हम हा आमच्याकडे पाणी फिल्टर बसल तरी चार झाला प्रॉब्लेम आहे त्यानी बंद खराब होऊन जातं.
हा ना मग आमच्या इथे त्याच्यासारखी ती नळी बदलायला काठी बदलायला लागे त्याच्यातली.
हा तेच
हम्
ईथ भेटते आणते रोज
हा ना आमच पहिले भेटायचं ते बंद झालं. मग आता आम्ही घरीच. फिल्टर बसवला.
आमच्या वेळेस दोन तीन वेळेस बंद होते. बंद होत चालू होतं.
हा ना, प्यायच्या पान्याचा पावसाळ्यात लय आमचं म्हणजे एवढं
हा तर गडूळ पाणी येत ना. आता आमच्यात तर वापरायचं पण गडूळ च आहे.
मग आमचं वापरायच तसंच आहे. प्यायला मग फिल्टर होत त्याच्यामध्ये राहते चांगलं.
हा हा
तरी ती कांडी अशी खराब होती माहिती का
पाण्याचा काही त्रास नाही.
हम अ काय हो
हॅलो
हम्म
काही नाही कपडे आवरती.
हम् हम् हा आता उद्या सुट्टी घेतली आहे.
हा बाईक घरीच आहे. आता कंटाळा आलता घरी क्लासही नाही काहीच नाही.
तो क्लास झाला का टायपिंगचा?
हा झालं ना आता.
हा मगं आता फक्त कॉलेज का?
हम्म, बघू अजून टॅलीच लावायचय दुसरा.
हा कशाचा? टॅलीचा कर.
हा तो टायपिंगच झालं आता टॅलीचा लावायचं.
हा का.
हम्म, नाही बाई काय करते.
ह.
लई ताण आहे.
हम, हम, बाकीे
काय चाललं तसच, तू नाशिकला गेलाला वाटत?
म्हणजे माझं कुठ जात ना, झालं की नाशिकलं झालं.
हा त्याच इतके विचारूच नको रात्रीच तर नाशिकला गेल्याशिवाय होतच नाहि.
हा
चाय काय ना काही काम निघतच जेवयच्याच टाइमला काय होतो. त्याच्या मम्मीला तर एवढंच बामणी
हम हा फोन नाही करू का सारखे त्याला
विचारूच नको परवा इथ कोण जातय समोरचा
हम
तुझं झालं का दुधांचं काम?
हा.
काय चालाय बाकी.
बाकी काही नाही. बाकी काही नाही गं.
हा.
किती दिव हो. हम्!
बाहेर आहे का तू?
काय गं आवाज येतोय ना.
हा येतोय ना. बाहेर आहे का तू?
नाही गं वरती तेच, हम्म! गेली.
पोर कुठं
पोर दोघ जण अभ्यास करताय येत दोघी जणी ना ते वसुलाचं काय आणायचं होतं ना तिकडे गेले आहे. आणि तनु आहे.
तो छोटा जातो का शाळेत?
हा.
कितवीला आता?
हो, आता नर्सरीला टाकला.
हम्, हम्म!
छोटा आहे ना आजून आताशी तीन वर्षाचा झाला. हम्म! आताच तीन वर्ष.
हा ह.
हा ह.
बाकी
काय नाही का
हरळज के लख नाही
नाही आज नाही खिचडी झाली
ह का
अ्
ह त खयच बा ठीक आहे
हा पप्प मेराजच आहे दादाने घरी
आ का बरे म मजा दोग त गजन
हम् बाकी काय म्हणते मगं अजून?
काहीही बाई.
हम्म, हम्म! अभ्यास कसा चालला?
ठीक ठीक.
े हम्म! सुरूच राहतोय हे काय मदानाच आलय ना ते नेऊन दयायला चाललंय कागद
हा आमचं झालं माहिती आहे
आमच अलय कागद आमच अलय अत्ताशी
आमच्या पप्पांनीच पोचलय तिकडे पण ते फोटो वगैरे लागते आधार कार्ड
ह्यांच आता बऱ्याच काम चाललय रेका बोनचं
हम्म आणि काय बर वाटून रायलय हम्म बाकी अजून काय चालले मग
मी बस तो आतो जायला
हा आम्हाला ग असचयच
हम्म
बाबांचा फराळाच राहिला ना अजून बाबांचं बाबांचं फराळाचं राहिल बनवायचं
बापरे
खाली आ मंत्र नला पते काही गेल्ले स्नाक खाली आ वरती आली पररतात वरती बनवायला
हा हा ह
चालेल मग येते बण कर नंतर फोन
हा चाल. तय
चल करू बांद बाय